हॅलो.
हा नमस्कार मॅडम.
हा नमस्ते मॅडम.
हा म्हटलं आपल्याला आज आणखी एका विषयावर अ बोलायचं आहे हो सणांविषयी बोलू शकता का तुम्ही माझ्यासोबत
हो चालेल मॅडम
तर आपली भारतीय संस्कृती ही अं विविधतेने नटलेली आहे विविध धर्माचे लोक या ठिकाणी राहतात विविध भाषा बोलणारे बोलणारे लोक ठिकाणी रातात त्याच प्रमाणे सगळ्या चे विविध सण सुद्धा आहेत तर अ आपला तर सगळ्यात मोठा सण दिवाळी ह्या आहे
हो मॅडम हो
पण आधी जे दिवाळीचं महत्व होतं ते मला असं वाटते कुठेतरी आजकाल कमी झाल्यासारखं वाटते जी आपल्याला नवीनता आधी वाटायची आपण एवढी आतुरतेने व च्याभरापासून वाट बघली
हो
यचो कधी येईल
हा
पण वाट कर
दिवाळी ची वाटेच्या साठी बघायचो कि तो सण तेव्हा खूप महत्त्वाचा होता आता दिवाळीचा सण म्हंटलं म्हणजे आपण कपडे घेणे काही खायच्या वस्तू बनवण त्याच्यासाठी आपण खूप आतुर राहायचो तेव्हा हम म त्याच्या दिवाळीच्या सणासाठी त्यासाठी आपण वाट बघायचो मग
हॅलो
हा बोला मॅडम आवस् तुमचा कट हून येत आहे मॅडम आवाज तुमचा कट हुन येत तता हम
तुमचा पण आवाज थोडा कटते
हो का म आता येतय पण
हॅलो
हा बोला बोला येतय ना मॅडम आता
हो हो येत आहे ना ह कारण आधी आधी कसा असयचं ना आपल्याला असं नवीन कपडे असेल नवीन जेवण असेल जे आपण पदार्थ बनवतो दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते आपल्याला फक्त वर्षातून एकदा तेव्हाच खायला मिळायची आहे की नाही
हम्म हो मॅडम
त्याच्यामुळे आपल्याला ती खूप नवीनता वाटायची दिवाळी सण म्हटला आणि फटाके मिळायचे सगळीकडे रंगरंगोटी केलेली असायची घरांची अम वर्षातून एकदा आपण एवढं घर सजव सजवायचो रांगोळी काढायची फुलं कायची आणि विशेष म्हणजे कोणी जर गावाला राहत असेल तर ते आपल्या गावी परत सगळ कुटुंब एका ठिकाणी एकत्रित होऊन व्हाचा त्यामुळे सत मोठ ातो सण म्हणून आपण साजरा करायचो पण आता थोडं त्याच महत्त्व याच्यासाठी कमी झालेलं आहे की आता सगळ्या गोष्टी सहजतेने उपलब्ध झालेल्या आहे प्रत्येकाकडे कपडे घेणं म्हणजे हा दर कोणीत रोज कपडे घेते कोणी महिन्यातून घेते कोणी पंधरा दिवसातून घेते
हा हो मॅडम आणि आता कस हा आता कसं झालंय मॅडम पहिले कसं आपण अ लहान होतो तेव्हा म्हणजे असे कपडे आपल्याला घेऊन शिवाय लागत होते मॅडम आता काय होते आता डायरेक्ट असे डायरेक्ट भेटतात ना रे त्याच्यामुळे म मुलांना पण अस वाटत की आता ट्रेड चालू असली की आपण तेच कपडे घ्यावे झा प का अस नत प आपल्याला म्हणजे शिवायला टाकायचे मग त्या आठ दिवसांनी भेटायचे अशा गोष्टी होत्या पहिले अ
अ विजेज म्हणजे मग तेवढे आपण पैसे साठवायचे वर्षभर कि दिवाळी ह्या सणासाठी आपल्या मुलाला मुलीला हे कपडे घ्यायचे आहे येणारे पाहुण्यांसाठी आणि घरी जे खाद्यपदार्थ बनवायचे आहेत त्याच्यासाठी आपण असे दर महिन्या म्हणा किंवा पंधरा दिवसातून मणा थोडे थोडे पैसे वेगळे साठवून ठेवायचं आजकाल त तरं राहिलेलं नाही आहे पैसा हा लोकांकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे हे सणांचं महत्त्व कुठेतरी कमी होतना असं वाटत आहे
त्यांना वाटत आहे आणि पहिले पण सण आला दिवाळी आला बस आता सुट्ट्या लागतील ना आपण आपल्या मामाच्या गावाला जायचं याच जास्त वाटायचं कि चला काकाकडे मामाकडे बहिणीकडे असं जाऊ तेव्हा खूप वाटायचं
एकेकध जशनत खूप घट्ट होतो मजबूत होतो ह आता कस विभक्त कुटुंब झालेलं आहे त्यामुळे मग कसा हा फरक आपल्यामध्ये किंवा मुलांमध्ये तो आलेला आहे आणि त्याचा इफेक्ट आा सणांवर सणांवर झालेला आहे आता होळी जरी हा सण म्हटला तर आजकाल आधी आपण सगळे एकत्रित येऊ दन मर एकदम छान एजॉ करून ती होळी हे करायच पण आजकाल अस ऐयला मिळते की त्या सणांच्या नावाखाली काही वेगळेच कृत्य बघ करताना दिसत आपल्याला आणि वेगवेगळ्या घटना घडतात त्याच्यामुळे आपणही थोडं घाबरतो की बा मुली नावाखाली हे जे काही वेगळी कोष्ट घरत आहे किंवा कोणी भांडणच होतात आता मागे
तेस
कोणी कोण मित्र मित्राची भांडण झाले होळी दोनी कलर लावला त्याच्यावरून त्यानी मर्डरच करून टाकला मग ही एक ठिकाणी कुठेतरी भीती सुद्धा निर्माण झालेली आहे हा पण मग ह्या ज्या परंपरा आहेत सणांच्या ह्या आपण पुढे न्यायला पाहिजे कारण त्या नििमित्ताने आपण आपल्या नातेवाईकांसोबत भेटतो एकत्र येतो आणि आनंद साजरा करतो ते महत् आपण पुन्हा आणायला पाहिजे सण हे म्हणजे सेलिब्रेट करायलाच तेजे असं मला वाटते तुमचं काय म्हणतय
हो मॅडम बरोबर आहे तुम हे मत कारण की आजकाल कसं आहे आपण सणामुळे तरी आपल्या मुलांना सांगू शकतो की आपलं म्हणजे आता हे आपल्या मामाचं गाव आहे बा काकाचं आहे आ मामा आजी आजोबा राहता गावामध्ये
हो
आणि आपली मुलं राहत इकडे मग त्यांना म्हणजे असं सणाचं महत्त्व पण समजत नाही गावामध्ये जेवढे सहण असे आपण म्हनवतो तेवढे शहरामध्ये काही एवढं विशेष काही म्हणवत नाही मॅडम
हो आणि आता श शहरामध्ये जर आपण दिवाळी केली तर फ्लट संस्कृती आलेली आहे प्रत्येकाला एक मर्यादा झालेली आहे आपल्या घरापरत आपल्या पर सजवायच पण गावामध्ये तसं नसते गावामध्ये मत छान अंगण असते तथ सारवण शेन तयार म्हणजे शेन गया हे सुद्धा आजकालच्या मा न म्हण आप जोपर्य गावातल्या माती जा त्यांना दाखवणार नाही त्यांना आपली भारतीय संस्कृती आणि त्याचे सण कशा प्र्रकारे आणि महत्त्व त्याच काबरं आहे आपण जेव ह त्या सांटि कार सु अस तेव्हा आपण शेण माती कोमुद्र ते सगळं पाणी एकत्र करून ते जमिनीला आपण सारवतो तर त्याच्या माध्यमातून आप त्या मातीला स्पर्श होतो आणि शेणामधील जे घटक ते आपल्या हाताला स्पर्शन माध्यमातून आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते
हो हो आता पहिले आपण पहिले असं जुन्या क घराा शे सज कराय आ काय ते कलर निघले तर त्याच्यामुळे म्हणजे मुलांना म्हणजे समजत नाही बा शेचं म त्याच्यातून काय गुणधर्म असत त्यांना काय वाटतय नुसत याच्यातून काहीतरी असवं विशेष वास येत पण त्या त्यां गुणधर्म त्याच्यातले काय ते आपण सांगत तेव्हा त्यांना समज
तेव्हा त्यांना कळते आणि आता तर सगळीकडे आ केमिकलच त्याच्यामुळे आ ऑनलाईन आपल्याला म्ह मिळते पण मग ते महत्व त्या ठिकाणी नाही आपण सांगू शकतो आप त्यांना दाखवत नाही गावाकडे जाऊन
तेच ना हो मग आता तेच ना मॅडम शहरामध्ये पण काय झालेलं आता हे ब जागा नसत मग त्यांनी काय केलं आता मॅडम अशी नवीन पद्धत काढली कुठेतरी एका ठिकाणी असं काहीतरी थोडस पाणी वगैरे जमा करतात अ तिथे सांगतात तुम्ही होळी खेळायला या ह ना असं वेगळ्याच प्रकारचं काही तरी असं म्हणजे जागा नसल्यामुळे ते तसे करतात आणि खेड्यागावात कस आहे खिड्यागाव मध्ये आपापल्या घरी मस्त आपापले सण मनवतात छान मस्त होळी वगैरे आपल्या घर समोर असं
हो तेच आता खेड्यामध्ये कस आहे प्रत्येकाचं स्वतंत्र घर असते आणि प्र्य प्र्येकाच्या दारामध्ये होळी ह पेटवली जाते आता शहर भागामध्ये होत नाही कुठे रो हऊस असतात कुठे मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात म एद्या बिल्डिंगची एका बिल्डिंगमध्येध्ये कितीतरी लोक राहतात त्या ठिकाणी अ सतऱ्याऐंशी लाहतात काही ठिकाणी हजारोनी लोक राहतात एकाच बिल्डिंगमध्येध्ये मग अशा लोकांनी एवढं काय करायचं म्हणून ते एका ठिकाणी होळी म्हणजे साजरी करतात
आणि जागा मेन म्हणजे जागेचा प्रॉब्लेम मॅडम ना असं
आणि आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे जे सण आहे त्याचं जेवढं महत्त्व आपण मुलांना सांगतो तेच इतर दरम्यानच सुद्धा आपण अ जर त्यांना सांगितलं तर त्याविषयी सुद्धा त्यांना माहिती होईल. जसं पंजाबी आहे, सीख लोक आहे, मुस्लिम धर्मीय आहे, ख्रिश्चन आ- आहे हे पण सगळे वेगवेगळे सण असतात. ते पण अं.. जसं आपण सा- मध्ये जातो त्यांच्याकडे पण पोंगल असते. आपण म्हणजे एका- सणाला वेगवेगळी नावं दिलेली आहे. हा, जस आपण संक्रांत- म्हणतो तस तिकडे त्यांना बैसाखी म्हणतात कोणी पोंगल म्हणतात.
हो, ना....
म्हणजे ते होळीला लोळी म्हणतात.
तेच ना पण नाव ठेवण्यात आलेले आहे व तेच म्हण तन मॅडम ते आपल्याला तरी समजते पण आता मुलांना संक्रांत म्हटलं तर म्हणजे त्यांना समजते. पोंगल म्हटलं की एवढं समज
लवकर समजत नाही. हम् आपण कसं हे जी विचारधारा आहे आपली सणांविषयी- आपल्याला जे आपल्या आई आजींनी सांगितलेलं आहे ते आपण आपल्या समोरच्या पिढीला हे विचार त्यांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना त्याचा अनुभव करून द्यायला पाहिजे असं मला वाटतच माझं
हो मॅडम बरोबर आहे. बरोबर आहे मॅडम, तुमचं मत बरोबर आहे! कारण आजकाल कसं सगळं नवीन होत चालू आहे तर सगळे अस विसरून चाललंय. मग आता आपल्यालाच आपल्या मुलांना सगळ्यांना अस समजून सांगित- कीर्तनना
हो, समजेल. चालेल मॅडम, छान वाट- तुमच्या सोबत तुमचं मत सणांविषयी ऐकून
हा, मॅडम मला पण खूप आवडली तुमची पण माहिती.
ओके, ओके ठीक आहे.
हो, ओके.